हॅ हॅलो.
कट झालता?
कसं काय झालता म्हणू कट?
हो ना मला पण नाय कळना हा. मला पण तुझा मोबाईल घेऊ, तुझा मोबाईल घेऊन जाय बर का उद्या.
हो हो मला लागल बरं का परत.
हाव ना तुला ते करायचय ना?
हो ना.
घेऊन जाय.
मला लागल बरं का सकाळी मला लवकर दे.
बर बर सात वाजता तुला सात वाजता देते बर का.
हो ग मला फोन कर तु मी घेऊन घ्यायला येते लागल तर गेली तेव्हा.
हम्म.
हम्म.
आता बुधवारी येतीन बघ महादार.
काय म्हणतीस?
उद्यम ते हा बुधवारी येतील बघ.
माझं त्याच बॅचला नाव पाहिजे होतं ग पण ती बॅचमधून हुकली मी.
या बॅचमध्ये नाव येतील आता सगळ्यांचे राहिलेल्यांचे. हम्म, त्याच दिवशी वाटणार आय ना आम्हाला सर्टिफिकेट.
हाव का?
हम्म.
छान शिकवलं म्हणाता त्यांनी?
हो खूप छान शिकवल मस्त.
हो का?
हम्म, बोर नाय वाटलं काय नाही मला यायला होती लागली झोप मी घरी आले.
तीन टप्प्यात घेतलं त्यांनी ट्रेनिंग पहिलं सत्र, दुसरं सत्र, तिसर सत्र.
त्यात तस म्हणजे मधे खेळ घेतले नाष्टा ठेवला.
हम्म.
चहा पाणी म्हणलेत पोहेच होते बाकी काय होते. हम्म.
'काय ग' काय ठेवलत नाव?
पोहे पोहे
हो का
नंतर बयाला चहाची गरज होती, पण चहाच काही भेटला नाही झोपायला, सी आर पी ताईनी, सि आर पी ताईनी हम्म
आ
मिरच्या हिरव्यागार होत्या म्हणलं. आपल्या जळेल मिरच्या लागत्या.
ते, टेस्ट देते मग
हेच म्हणते, मला सगळ्या गोष्टी अशा कडक मस्त परते परते लागत्या‌
होव. आज लईच जणी गेल्या होत्या का ग, म्हैसू माला फिरायला
हम् ''जाऊ दे बाई'', जाऊ गेल्या आपलं नशिबात नाही काही.
नाही ग, आमच्या मोठ्या ताई पण गेल्या होत्या ना
हा बघितली, आता जस्ट बघितले मी पीक तिचे, हा
पडली ना, ''त्यामुळे म्हणले मी''
हम्म--जाऊदे आता काय करायचं, आता कोण ने तरी ना, आपल्या जाता येत नाही, तसं नाही आपला कोण नेत नाही, आपल्या जाता येत नाही. आहे ना अस आहे ना
''अडला हरी गाडवाचे पाय धरी''
हम्
''जय श्री राम'' अशी म्हणे आपली
मी, 'काय म्हणत होते', मला ते अ यच--'जीएसटीचं बिल काढायचंय'.
''नको काढू ना'', ते मुलांच्या स्कॉलरशिप साठी थोडं बिझनेस वाढू दे, मग काढ.
नाही माझं एक म्हण आलं की, आपल्या समजा आपण झिरो का झिरो बैलेंस वर बिझनेस उभा करू लागलो. हम--आणि त्याच्यामध्ये पण आपण काय करायच? ''जीएसटी काढा'' हे काढा अन ते काढा, म्हणजे हाताने पायावर ''धोंडा पाडून घ्या'' आपलं म्हणजे आपण त लाडली बहिणीच्या जीवावर बिझनेस चालू केला. हाव, की नाही? म्हणजे, हा त्या पैशामध्येच त्याच्यामध्ये जी तिच बिल काढा, आणि काय म्हणजे लखपती बणााय ''बिनेस काय म्हणते''? काहीच नाहीे येत ना वाटायला म्हणजे, ''आहे आपण कॉमन'' पर्संत, कॉमनच राहणार ना! हे असं नस नका पाहिजे होते ना,
हम् हम्
झिरो बॅलन्स वाल्याल तरी नाही पाहिजे ना हे,
हा तेच हे ना.
तेच ना! काहीतरी काढलं मोदी सरकारने हे.
हू!
ते! तिथं आ तिथं अडकलं माझ सगळं ऑनलाईन करायचं म्हटल्यावर. प्रॉब्लेम येऊ लागला. आन बिजनेस वाढल्याशिवाय, आपण ते बिल वगैरे काढू शकत नाही आपल्याला पण. काय म्हणत हे पाहिजे ना, भांडवल त पाहिजे नां त्याचसाठी. वीश हा ईशवास होऊ लागला नां. हं हे मुद्दा तिथं बोलायला पाहिजे होते काल मी. मझ्या लक्षातच नही आलं ना का.
पन मं आता हे ही आता आपण डायरेक्ट. त्यांना म्हणजे कसं बोलू शकतो माहिती का ही गोष्ट आणि आता हे काय म्हणता ना ते केंद्र सरकार पसूनच हे ते. जी एस टी नही हे आणि आता हे तुरळक आत आता हे आपला पुरतां ट्रेनिंग वैगरे घेऊ शकता हे सांगू शकता.
हे यात याने जनरल हे लोक.
सगळ्यांनाच हा प्रॉब्लेम येतो, त्याच्यामुळं काय म्हणते काही काही महिला चा बिझनेस तेवढ्या जागे, काही काही महिलांचा बिझनेस त्याच्यामुळंच वाढत नही ना. पारी बोलले नही का तुला मला फेसबुक, फेसबुक ॲड करूनच करनं नही आता सगळं ते पण नाही अ कोर्स काही पूर्ण होईना मध्येच काही तरी येऊ लागलं, मी फॉलअ उलटा लावून ठेवला दुपारी.
ह दोन्ही साईडनी लावला. दोन्ही साईडनी लावला. तास लावला न दोन्ही साईड उद हा!
परत घ्या कॉल माझं पण.
हो हो घेते.